हॅलो. हॅलो, हां आवाज येतोय का?
हो येताय येताय.
हम्म काय करताय?
काही नाही आत्ता आलो कॉलेज वरून,
कॉलेज वरून आल आले का हो का आवरलं आवरलं का?
हो झालं सर्व आवरलं वगैरे.
हो का हं हं हं कस चाल्लय कॉलेज?
कॉलेज चांगलं मस्त एक नंबर!
एक नंबर चालूय बराय मग आता. अभ्यास वगैरे?
अभ्यास पण बढीया.
ओ के
आम्हाला एक टूर काढायचाय सेकंड इयर चालूये माझं. आम्हाला एक टूर कढयचाय तेजासाठी तुमचं सजेशन भेटू शक ते का?
हो हो कुठं जायचं? म्हणजे कुठलं प्लॅनिंगे? पुणे साईड ला येणारे का?
आम्ही फ्रेंड्साय, आमचा बजेट पण तितका नाई पाच हजार पर पर्सनचाय कुठं जावं? हे समजत नाय आम्हाला
हां का
हां
गा म्हणजे तुम्हाला असं कुठल प्लेस पाहिजे त्याच्यानुसार करा प्लॅनिंग जस आता तुम्हाला एखाद्या धार्मिक ठिकाणी जायचं आहे, कि अ काय म्हणतात त्याला हां
हिलस्टेशनला का म हिलस्टेशनला जायचं असेल ना तर, माथेरान चांगलंय बघा माथेरान नाही चांगलं सॉरी, महाबळेश्वर चांगलंय बघा. हॅलो?
महा महाबळेश्वर मधी कायाय?
हिलस्टेशनाय महाबळेश्वर महाबळेश्वर. हिलस्टेशन आहे, आणि तिथं अ शंकराचं मंदिर पनाय कृष्णा नदीचं उगम स्थानाय ना.
अच्छा मग तिथन रिटन येता येता काही जवळपास विजिट काही स्पॉट?
त्या रस्त्याला म्हणजे बाईकनी जर गेलं तर बरेचाय किंवा फोर व्हीलरनी गेलं ना काळूवाई च मंदिर वगैरे आहे. कुठलं बाई गाव ते काळुआईचं मंदिर असं गाव काईतरीचय बाबा. मी माळे अ महाबळेश्वर वरून येताना पडत ते मंदिर वगैरे परत अ लोहगड पडतो. लोहगड इकडं आल. लोहगड नाही सॉरी सिंहगड पडतो आणि शिवनेरी पडतो. शिवनेरी पण नाही पडत, सॉरी सिंहागड पडतो सिंहगड सॉरी सॉरी. सिंहगड आणि राजगड पडतो. प्रतापगड नाई रायगड नाई पडत. हम
अच्छा!
हम्म ते पडत आणि त अ तुम्हाला जर काय म्हणतात यानी जायचं असल अ काय फोर व्हीलर किंवा टू व्हीलर नाही तर तुम्ही मधातले स्पॉट बघू शकता. .
अ नाशिक मध्ये पण बरेच हिल स्टेशन आहे ना कळसुबाई, अंजनी पर्वत वगैरे.
हा ते पण हिल स्टेशन आहे तिथं पण.
नाशिकला गेल्यावर मग थोडे जास्त स्पॉट होेल ना फिरना.
आं
नाशिकला गेल्यावर थोडे जास्त स्पॉट फिरनोयन ब्रह्मगिरी पर्वत
हो आंजिनेरी परत त्र्यंबकेश्वर पण. हो कळसू बाई नाशिकमध्ये नाही येते कळसुबाई अहमदनगरमध्ये येते.
आर्थिक जवळच आहे ना.
जवळ म्हणजे असं विशेष जवळ पण नाहीये. मध्यमंतर येईन तुम्हाला. पण हो परवडतं ते पण कळसुबाई पण जाऊ शकत.
आणि तिथं हरिहर फोर्ट पण आहे जवळपास.
हरिहर फोर्ट नाशिकमध्ये आहे पण जवळपास नाही सांगता येणार मला जवळपास हाय की नाही ते जसं आता ब्रह्मगिरी, अंजिनेरी जवळ-जवळ आहे.
हा.
तर ते सांगता येईन पण ते आम्ही गेलो ना कधी तिथं. म्हणजे त्या कामट्या त्याला याला.
पंचवटी पण आहे का नाशिक मधी? पंचवटी पण आहे का नाशिकमध्ये?
हो नाशिकमध्ये पंचवटी पण आहे ती तर जाता जाताच लागते. सप्तशृंगी जवळ आहे परत तिथून बघण्यासारखं सप्तशृंगी चांगलंय.
अच्छा.
हम्म असं.
मग तुम्ही नाही गेले या वर्षी कुठे फिरायला?
यावर्षी आम्ही अजून गेलो नाही माथेरानचं प्लॅनिंग होतं आमचं म एक फ्रेंड जाऊन आली ती बोलली की माथेरानला नको म्हणू सध्या कारण पावसाचा याच्यामध्ये वातावरण चांगलं नाही म्हणे तिथं म्हणजे बाळाला घेऊन जायचं म्हंटल्यावर न को बोलली ती मच्छर वगैरे असं आहे बोलली. क्लीनिंग नाही आहे चांगलं हायजीन नाही आहे तिथं बरोबर.
अच्छा अच्छा.
हम्म तर मग त्याच्यामुळं काही आम्ही माथेरानला गेलो नाही माथेरान आम्ही कॅन्सल केलं पण आम्ही आता अम्म म्हणजे समजा यांना सुट्टीच्या हिचा बाबाला सुट्टी भेटली ती पुण्यामध्येच इथून जवळ आहे म्हणजे वन डे रिटर्न होऊ शकते असं हळशी टेम्पल आहे आणि रामदरा पण टेम्पलच आहे ते पण याच्यामध्ये काय म्हणत तलावामध्ये पाण्यामध्ये टेम्पल तर तिथं जाण्याचं प्लॅनिंग चालू आहे आता आमचं पण सुट्टी मिळाली तर आम्ही बहुतेक या संडेला जाणार.
अच्छा अच्छा.
हम्म असं करणार फिरण्याच आता प्लॅनिंग चालू आहे, कारण पावसाळ्यात जरा बरं पण वाटतं थोडस. हिल स्टेशनला पण जायला बरं वाटतं कारण ते बघायला मस्त वाटते बारीक बारीक पाऊ आणि इकडे अ काय? आणि मंदिरात पण जायला हे वाटतं कारण आता आषाढीचा महिना आहे ना आता. म्हणून धार्मिक हे थोडस. पुढचा पण महिना चांगला आहे श्रावण तेव्हा पण असं, फिरायला मंदिरात वगैरे पण.
नाही पुढच्या महिन्यात खूप पाऊस असतो मग.
ह पुढच्या महिन्यात पाऊस असतो जास्त, श्रावणामध्ये. पण मग एखाद्या काय म्हणतात त्याला, शिव टेम्पलला. अ व्हिजिट करायची. आम्हाला इथून हे वगैरे जवं पडतं ना भीमाशंकर जवळ पडतं आम्हाला पुण्याजवळून. आणि तुमचं पण जर प्लॅनिंग असेलच की, अस अ हो ज्योतिर्लिंग आहे तिथं. अच्छा तर. ते जवळ पडत, पण तुमचं पण प्लॅनिंग आहे म्हणता तर. आता का हा महिना संपण्यावरच आला, आज जर झा प्लनिंग तर तुम्ही पण नाशिकला जाऊ शकता कारण तिथं. शिव टेम्पल पण आहे आणि अ प्लस तुम्हाला, अ हिल स्टेशनला पण जायचंय, तर ते सगळंच होईल तुम तुमच असं.
अच्छा, तर नाशिक बेस्ट आहे.
हो नाशिक बेस्ट आहे तुम्ही ठरवा आता कसं. का हे करणार? म्हणजे किती कि किती मित्र आहे तुमचे? तुमची कॉन्ट्रि कशी होते? परत तुमच सुट्ट्यांच मॅनेजमेंट, अभ्यासच अभ्यासाचं हे, सगळं सगळं बघून तुम्हाला हम काय म्हणतात त्याला. अ प्लॅनिंग करावं लागणार ना असं. जमणार नाही तुम्हाला विदाउट फ्लॅनी अ असा होईल.
हो.
हो असं आहे. आणखी काय म्हणता मग आता जेवायचं?
जेवायला टाइम आहे, आम्ही मेसवर जेवण करतो.
मेस वर जेवण असते ना, हम्म हम्म बरंय आहे मग.
हो.
हो चांगल हाय की मग. मिळतं का व्यवस्थित पण जेवण?
जेवण हो व्यवस्थितच असत
हम्म पोट भरतं ना बस आहे.
हो पोट भरलं बस.
हम्म चांगली गोष्ट आहे, करायच कस तरी आपलं. अभ्यास करायचा, अभ्यासावर फोकस करायचा थोडा.
हो हो. अभ्यासावर फोकस करावाच लागेल.
हम्म बे असं आहे
ठीक आहे मग, थँक यू तुमच्या ॲडवाइस साठी. थँक्यू तुमच्या ॲडवाइस साठी म्हटलं.
ह ह ह ठीक आहे हो. हो म
ओके ठीक आ